हॅलो हां नमस्कार ताई
हा आवाज येतोय का
हो येतोय
हां बोला
हां म्हटलं आपण आज बोलूया चांगल्या लोकांच्या संगतीवर तर माझं असं मत आहे का आपण आपल्या आयुष्यात कोणत्या लोकांसोबत राहतो यावर आपला विचारांची येतोय का आता
हा थोडा बारीक येतोय
अच्छा एक मिनट म्हंटलं आज आपण बोलूया चांगल्या लोकांची संगत या विषयावर बोलूया आपण
हो हो हो
हा तर आपण आपल्या आयुष्यात लोक कोणत्या लोकांसोबत राहतो यावर आपल्या विचारांचा आणि आपल्या सवयींचा आणि त्यानंतर आपल्या फ्युचरमधल्या यशाचा खूप मोठा परिणाम होता ल सं आपल्याोत त्या आपल्या चर वर खूप जात परिणाम होतो आणि एक म्हण आहे ना संगत तशी दंगत बरोबर ना म्हणजे ज्या लोकांना लोकांसोबत आपण जास्त वेळ घालवतो त्यांचे विचार सवय वागणूक हळूहळू आपल्यातही येऊ लागते ते बरोबर म्हणजे आज आप पण जर जस मी तुम्हाला एक साध सिम्पल उदाहरण देते आपण महाराष्ट्रियन लोक आहोत आप आपल्या घरामध्ये मराठी भाषा बोलली जाते प्रत्येक विभागात प्रत्येक भागात वेगवेगळी भाषा आहे म्हणजे मराठीच भाषा आहे पण तिला प्रकार वेगवेगळे आहेत कोणी घाटी म्हणत, कोणी कोकणी म्हणतं, कोणी ब्राह्मण म्हणतं असे वेगवेगळे. पण जी इंडियाच्या बाहेर, किंवा गुजरातमध्ये जी लोक राहतात तर ती त्यांना लहानपणापासून ती स सवय आहे, का गुजरातीच बोलायचं, जसं आपल्याला सवय आहे. म्हणजे त्यांची ती संगत, त्याच्यामुळे त्यांची ती बोलीभाषा त्यांचे जीभेचे वळण, ते त्या पद्धतीत वळलं जातं. जसं आपलं होत नाही, बरोबर. आपण जर गुजराती बोलायला गेलो, तर आपणला वेगळं वाटतं. किंवा समोरच्याला ऐकायला सुुद्धा ती वेगळं वाटतं, आणि तेच लोकांनी जर आपली मराठी बोलली तर, आपल्याला ते हसायला येतं की, हे कसं मराठी बोलतात. येवढ साध तर आहे. पण ही संगत आहे, म्हणजे लहानपणापासून जर त्यांच्यावर ते संस्कार घडले गेले. तर पुढे जाऊन आपली मुलं बाळ, किंवा आपल्यामध्ये सैम बदल दिसतात. आपल्या घरामधलं जर वातावरण असेल, सगळे छान चांगले कामाला जाणारे असतील, कोणी टीचर असेल, शिक्षक असतील अ कोणी डॉक्टर असेल, तर आपल्या मुलांवर सुद्धा तेच संस्कार घडतात. का आपली मुलं सुद्धा मोठे होऊन त्याच गोष्टींमध्ये जास्त, बऱ्याचदा तुम्ही बघू शकता एखादा डॉक्टर आहे, त्याची पूर्ण फॅमिली ही डॉक्टरच असते, म्हणजे त्याची मुलगा म्हणास सुन म्हणा, मुलगी म्हणा, त्याची बायको म्हणा, ते फॅमिलीच ते परिणामाच ते होऊन जात ना त्यांच्यावर, त्याच्यामुळे त्यांच्या त्या वात वातावरणात, त्यांना ज्या एन्वयरमेंटमध्ये ते लहनाचे मोठे झाले, त्याच्यामध्ये तो शरीर त्यांच्या पूर्ण बुद्धीवर तोच परिणाम असतो, त्याच्यामुळे संगत खूप महत्त्वाची आहे. आणि आपण जर मेहनत, प प्रामाणिकपणा, जर ठेवला, आणि आपले विचार जर चांगले ठेवले, तर आपण त्यातनं काही शिकण्याची सुद्धा इच्छा करतो. बरोबर कि नाही, आणि हे बघा ज्याला करायचंय तो कसाही करू शकतो, संगत चांगली असू दे, वाईट असू दे, म्हणजे दी आदिवासी लोकांची मुलं सुद्धा डॉक्टर झालेली आहेत. मोठ्या मोठ्या उद्यावर जाऊन बसलेले आहेत, तर त्याच्यामुळे स्वतः मध्ये करण्याची क्षमता पण तेवढी असली पाहिजे.
हो. नानी चांगल्या संगतीचा परिणाम होतोच ना, जीवनावर म्हणजे होतोच त्याचा परिणाम. नाही का, मग ती म्हण नाही कु एखादा म्हणतात ना, उघड्यावरच मूळ जे किडा जरी घाणीतला किडा जरी चांगल्या रस्त्यात ठेवला तर त्याच्यावर ॲटोमॅटीक चांगले संस्कार घडतातच बा असं.
बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, आणि आपल्यालाही मेहनत करण्याची प्रेरणा मिळते, अशा लोकांमुळे त्यामुळे लोकांशी चर्चा केल्याने नवीन कल्पनासुद्धा मिळतात, एकायला आयडिया मिळतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये
हे आणि असं पण रिअल लाईफ मध्ये पण असताना हो ताई, कसय जेव्हा पण मोठमोठ्या व्यक्तीमध्ये राहतात तो म्हणजे जे सक्सेस असतात, जे ॲटोमॅटिक आपल्यामध्ये ते चेंजेस होता, आणि तेच जर आपण कधी समजा आपल्या खालच्यापेक्षा लोअर लोकांमध्ये राहिलो, तर मग त्यांचे आचार, विचार, त्यांचे संगत ॲटोमॅटिक मग सगळं ते, टोटल वेगळंच होऊन जात. तसं म्हणून म्हणतात ना, का बसताना, उठताना, बोलत ताना सुद्धा आपण शक्यतो बा, आपल्यापेक्षा उच्च लोकांमध्येच बसावं.
हम् हम्, बरोबर आहे. आणि कधी कधी ना चांगले मित्र हे फक्त आनंदात सोबत नसतात आपल्या म्हणजे काय काही मित्र असे असतात का ते आपल्या दुःखात सुद्धा सोबत असतात गरज पडल्यावर योग्य सल्ला सुद्धा देतात सगळेच पाय खेचणारे असतात अस काही नाही हा त्याच्यामुळे चांग ली संगत पण आपल्याला फायदा देते. आणि वाईट संगत सुद्धा कधी कधी फायदा देऊन जाते कारण का काही वेळेस आपण जर खड्डयात गेलो नाही तर आपल्याला त्या गोष्टी कळत सुद्धा नाही बरोबर? एकदा जर आपल्याला धक्का लाग हा. अनुभवातूनच माणूस शिकतो त्यामुळे जर आपण सतत समजा न नकारात्मक विचार करत राहिलो ना तर आपला वेळ वाया घालवणारे किंवा चुकीच्या सवयी असलेल्या लोकांच्या सहवासात आपण रा राहतोच राहतो. त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. त्याच्यामुळे आपल्याला जर कळलं नाही कुठ तरी ठेच लागली नाही तर कळणारच नाय. की ही लोकं चुकीची आहेत नका हा नकारात्मक आहे यांच्याकडनं आपल्याला असं होत तस चांगल हा तर ती महन जी आहे तर ती खरंच आहे ते.
हा बरोबरये कारण ठेच लागल्याशिवाय डोळे उघडत नाही ना मग?
हा आणि आपण म्हणतो ना आता आ आता लहान लहान मुलं आहेत आत्तापासूनच त्यांना गाण्याची आवड निर्माण केली म्हणजे असं काय काय नवीन केलं तर ते आपल्याला हे होईल का पुढे जाऊन यांच म्हणजे त्या वातावरणात जर आपण त्यांना वाढवलं तर पुढे जाऊ त्यांना त्याच गोष्टी सवय लागेल आता एखादी लहान मुलगीये ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते. तर तिला त्या वातावरणाची सवय झालिये तिला कॅमेरा्या समोर राहण्याची फ्री झाली. ती म्हणजे लाजणार नाही कुठे चार लोकांमध्ये बोलायला उभ राहयला लागणार नाही पटकन बोलू शकत ते इझीली कुठलेही डायलॉग पाठ करायला तिला वेळ लागणार नाही. कारण का तिला ते लहानपणापासून तिच्या अंगी ते रुतलेलेय सवय लागल लागलेली आहे त्याच्यामुळे तिला ते एकदम सोपं झालीलये आणि ती जेव्हा मोठी होईल तेव्हा आता तुम्ही बघू शकता ऍक्टर लोक त्यांच्या वातावरणामध्ये वातावरण तेच आहे घरातलं लहानपणापासून म्हणून ते लोक सुधा त्या सो त्याच फीलल्डमध्ये घुसलेले आहेत आणि एकदम फ्री आहे त्यांना असं वाटतं हेच आपलं जगये. आपण ह्याच्यावर राज करणारे आहोत म्हणजे हे आपलंच ये सगळं. असं त्या लोकांना वाटू लागतं. त्याच्यामुळे ते इतक फ्री राहतात आणि आपल्यासारखा साधा माणूस जर तिथे गेला तर आपला इतकं भीती वाट ते लाजल्यासारखं होतं बोलू की नको कॅमेऱ्याकडे असं बघू का तसं बघू? इतक्या सगळ्या भीती असतात आपल्या मनामध्ये
नाही शेवटी घरातल्या वातावरणावर पण सगळं डिपेंड असतं. नाही का? घरातलंच वातावरण सगळं मोटिवेटेड असत. मग मुलं पण म्हणजे
हा पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह राहत आता घरामध्ये जर तुमचं वातावरण शिव्या देणारं असेल भांडण करणारा असेल. आपली मुलं सुद्धा मोठे होऊन तेच करणारयेत दुसरं काही नाही आपलं अनुकरण ते करतात. हा त्याच्यामुळे आणि मग मोठे झाले का मग आपण अपेक्षा करतो त्यांनी मला सांभाळलं पाहिजे. अरे! पण तू काय केलंय आधी बरोबर ना तुम्ही जर आता मुलांना सांभाळण्याची अपेक्षा करताय पण जेव्हा तुमचं वय होतं जेव्हा तुम्ही सुना होता तेव्हा तुम्ही सगळ्यांना सांभाळलं का नाही सांभाळलं मग तेच तुमच्यासोबत घडतय. त्याच्यामुळे दुसऱ्यांना दोष देऊन काही अर्थ नाही आणि म म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपले मुलं आता मोठे व्हायला लागतात तेव्हा त्यांची संगत कशी आहे हे आई वडिलांनी सुद्धा बघणं गरजेचं आहे तितकंच. त्यांच सुद्धा लक्ष असणं तितकंच गरजेचं आहे.
हम्म बरोबर आहे हम्म.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय चांगली संगत आपल्याला ठेवायची म्हणजे फक्त मित्रच नाही ठेवायचे तर चांगली पुस्तकं प्रेरणा मिळणारी कोणाकणाची मोठी मोठी भाषणं अस तात काहीचे लेख असतात माहितीपूर्ण आजकाल व्हिडिओ येतात ऑनलाईन आणि ब मोठे मोठे व्यक्तींचे अशे अनुभव शेअर केलेले असतात व्हिडिओच्या माध्यमातन तर हे सगळ्या गोष्टी बघणं हे सुद्धा एक चांगली संगतच आहे. आणि आता एवढं पूर्ण ए आयचं जग झालेलं आहे म्हणजे डिजिटलच झालेलं आहे पूर्ण तर यामध्ये आपण काय बघतो मोबाईलवर बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात तर याचा आपण काय ऐकतो कोणाला फॉलो करतो याचाही आपल्या विचारांवर मोठा परिणाम होतो. म्हणजे जे आपण बघत राहतो. कंटिन्यू आपल्या मोबाईलवर त्याच फीड येत राहतात त त्या पॉझिटिव्ह व्हडिओ बघणं व वगैरे हे सुद्धा एक चांगली संगत म्हणता येईल आपल्याला.
हो हो बरोबर आहे.
आणि सगळ्या म्हणजे म्हणजे एकच बोलता येईल या सगळ्या या टॉपिकवर का आपल्या आयुष्याची दिशा ठरवण्यासाठी आपल्याला मोठा वाटा असतो आपलाच संगतीचाच मोठा वाटा असतो.
हो आणि शेवटी आपल्यावर पण असतं ना म्हणून ते नाही का मंग ते वामनराव पाही म्हणतात तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
शिल्पकार आहे मग आपण कोणाची संगत धरायची हे आपल्याला कळलं पाहिजे हा चांगला आहे हा वाईट आहे हा मला म्हणजे कोणाला दुखवायचं नाही पण आपण आपण संगत ओळखून आपण आपलं वेगळं झालेलं कधीही चांगलं. आणि म्हणून नेहमी अशा लोकांच्या सहवासात त्राजे तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतात अ तुमच्या तील चांगले गुण वाढवण्यासाठी मदत
ताई आपण कंटिन्यू करायचं का? दहा मिनट झाले वाटतं कंटिन्यू करू का झालेय का. बरोबर हा झाले का मग सांगा मला.
हो हो.
ओके ओके.
त्यानंतर तुमच्यातील चांगले गुण वाढवणाऱ्या असे मित्र पाहिजेत आयुष्यात योग्य निर्णय घेणारे पाहिजेत असं आपलं काहीतरी चांगलं होतंय मग ते तू करू नकोस असं म्हणणारे अ नकोय कोणी. बरोबर ना म्हणजे त्यांच्या मनात ते वाईट आहे काय काय असं असतं आपली एखादी गोष्ट आपण कोणासोबत शेअर केली तर मग ती मैत्रिणी बोलते अगं असं नाही असं व्हायला पाहिजे होतं म्हणजे ती तिला कुठेतरी ते आवडत नाहीये आप आपल्यासोबत चांगलं झालेलं वगैरे असं होतं बऱ्याचदा तर अशा गोष्टी घड अशे मैत्रिणी नको किंवा मित्र मैत्रिणी संगत अशी नको.
नाही पण मग त्या पण मैत्रिणी ओळखता आल्या पाहिजे ना.
हो बरोबर आहे म्हणजे अ आप आपली योग्य संगत ही यशाच्या प्रवासात सुद्धा आपल्यासोबत मोठी ताकद बनू शकते इतके घट्ट मैत्री आहेत म्हणजे जुन्या काळातल्या ज्या मैत्री आहेत ना त्या आता बघायला मिळत नाही तेवच्या मैत्री खूप चांगल्या पॉझिटिव्ह मैत्री
खूप पॉझिटिव्ह होता आणि तेव्हा त्यांच्या मनात असे वाईट विचार पण यायचे नाही का इचं वाईट व्हावं का काही काहीच नाही असं नाही खरच रिअल अगदी रिअल फॅक्ट आहे ती पूर्वीच्या मैत्रिणी खरच म्हणजे खूप चांग होत्या जी
म्हणजे तेव्हा असं नाही का हि मला हे देई म्हणून हिच्याशी माझ माहिती आता आता म्हणजे फक्त मतलबापुरती सगळ
वापरू स्वार्तापोटी मैत्री आता
हा म्हणजे आता सक्का भाऊ भाऊ राहिला नाही तर मित्रमैत्रिणींचा तर विषयच वेगळा राहणार
आता फक्त दिलं घेतलं हे केलं तर त्या त्याच्यातच मैत्रीणी म्हणजे असं स्वार्थ पोटी अदी मत असं आणि कुणाचं चांगलं व्हावं हे तर काही बघतच नाही असं
हो हो चालेल चालेल ठीक आहे
अवघण आहे हा अ